आवाज येतोय.
हम्म.
काय करालैस.
काय नाही.
हम्. टाइम आहे का, जरा बोलायचं होतं
पुढचा.
हम्. आपण आज काय बोलणार आहे, फूडच बोलणार आहे काय.
हम्म.
त्यात फूड आणि नॉन फूड असत्यात जास्त करून. घरेलू आपल्या गावात कसं, जास्त करून आप फूड खातो. आणि शहरी भागात कसं नॉन फूड मगं. आज मी ना, तुला एक. मेथीचे पराठेच सांगणार आहे काय हम्म. मेथीच्या पराठ्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचाय. मेथी घ्यायची. एक पेंडी हम्म. मग त्याचे पान त पान पानं जे जे, मऊ पानं आहेत कनी. ती तोडून घ्यायची, मग त्याच्यानंतर लसुण घ्यायचा.
हम्म हम्म.
आणि हळद. परत. त्याच्यानंतर लसूण, परत थोडासा जिरा.
हम्म.
आणि हे आपलं. अं..
काय पण सांगना.
जिरा आणि जिर.
ह..
जिरा घेतल्यानंतर आपण. आपण रेग्युलर कसं जे, मेथीची भाजी करतोय ना.
हम्म.
मेथीच्या भाजीला‌ पण, पहिला भाजून घ्यायचं. तेलात त्याच्यानंतर थोडंसं आपण जे, तेच्यानंतर ती जरा बाजूला घ्यायची. मग नंतर मिरची लसूण जिरं.
हम्म.
हे तिन्ही तव्यावर भाजून घ्यायचं चांगलं, आणि त्यात थोडं. कोथिंबीर घालायची तेलात, म्हणजे थोडं भाजून घेतलं ना. आपण खरडा टाईप करतो की नाही.
हम्म.
तसं करायचं मग, तेच्यानंतर परत. जे आपण ह मेथी भाजून, घेतलेली की नाही.
हम्म.
मग ते घ्यायची, मग तेच्यानंतर. मग त्याच्यात कि नाही थोडस तेल घालायचं, आणि आपण जे बनवलेला आहे की नाही. अं.. खरडा
हम्म.
घालायचं आणि थोडं जरा. भाजून घ्यायचं मग, त्याच्यानंतर जी मेथीची भाजी आहे कनी.
ओके.
ते त्यात घालायची आणि चांगलं असं, मेल्ट करून घ्या म्हणजे भाजून घ्यायच. मग तेच्यानंतर आपल्याला, म्हणजे घरच्यांना जेवढं. करायचं आपल्याला पराठे.
हां.
एक्झॅक्टली त्यात दोन किंवा, एक किंवा दोन कप. अ एकदम अं.. गव्हाचं पीठ किंवा, दोन तीन ज्वारीच पीठ हे दोन्ही मिक्स करायचं.
हां.
म्हणजे चांगलं मळून घ्यायचं त्यात मळायच. त्या आधी काय घालायचं, थोडंसं तेल हां. आणि तेच्यानंतर मीठ घालायचं.
हम्म.
आणि त्यानंतर थोडाशी हळद. आणि ते घातल्यानंतर ते, आपलं भाजी केलेली असते कणी. त्यात घालायचं, आणि मिक्स करायचं. मग मिक्स केल्यानंतर म्हणजे, चांगलं असं हे करून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून घेतल्यानंतर, एक पाच दहा मिनट ठेवायचं. मग त्याच्यावरन थोडं थोडं तेल, लावून परत मळून घ्यायचं आणि परत थोडा वेळ ठेवायचा. मग त्याच्यानंतर आपण त्याला, गॅसवर किंवा चुलीवर आपण त्याला शिजवू शकतो. हे करू शकतोय ना, चपातीच गोल अस एक करून. आपण ते हे करू शकतोय, भाजून घेऊन शकतोय. मग हे आपले गावटी टाईपचे पराठे, तयार होतात मेथीचे.
ओके हम्म.
मग त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, माहितीये आहे पराठे आपण कशानं दहीन पण खाऊ शकतो. लोणचं पण असतंय, लोणच लोणच्यान पण खाऊ शकतोय परत. खरडा पण कर खरडां, ते पण करू खाऊ शकतोय.
ओके हम्म.
हम् तुला काय आवडलं यातनं म्हणजे माझी पद्धत किवा तू जरी तुझी काही पद्धत असली तरी तू शेअर करू शकतेस.
आपण बोलायला पाहिजे आता.
हम्म.
मला पण बोलायला पाहिजे?
म बोल की बोल तुला जे वाटलं या पदार्थाबद्दल तुला ही रेसिपी आवडली काय? किंवा हे ज ह्या बद्द ह्या रेसिपी बद्दल काय तुला डाऊटस आहेत काय किंवा तू तुम्हाला याबद्दल काय म्हणजे तुम आयडिया म्हणजे तुम्ही कशा पद्धतीन हे करतायसा? मेथीचे पराठे बनवतायसा.
आता तू सांगितलीस ना की बे हे घ्यायचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मेथीच टाकायच या गोष्टी ह मग
तर म्हणजे तू अ ते हे भाजायचं हे करायचं ते करायचं सगळ्या गोष्टी सांगितली ना आपण इझी पद्धतीमध्ये पण करू शकतो ते
हम्म
डायरेक्टली नुसतं पीठ हे गव्हांच पीठ घ्यायच त्याच्यामध्ये थोडस बेसन मी मिक्स करायचं जिरं टाकायचं ज आपल्याला मसाले हवे ते त्याच्यामध्ये ऍडिशन करायचे आणि मेथी अशा पद्धतीमध्ये पण आपण पराठे बनवू शकतोय मेथीचे.
हम्
आणि मेथीचा पराठ काय खाण्यासाठी पौष्टिक आहेत.
हम्म.
सहा मिनिट चार मिनिट राहिले.
हम्
ती काय रेसिपी आहे काय म्हणजे एक्झॅक्टली तुला काय वाटतंय म्हणजे तुला माहित असलेली रेसिपी एखादी शेअर करू शकतेस तू माझ्याशी.
हम् आपण गाजराची कोशिंबीर बघूया कशा पद्धतीमध्ये करायची असते
ईनो
अ पहिल्यांदा गाजर गाजर घ्यायचं हं? त्याच्यामध्ये ते गाजराचं वरचं जे साल आहे ते म्हणजे गजाराला व्यवस्थितपणे खिसायचं पूर्णपणे. हम्म आणि त्याच्यानंतरनं अ ते गाजर घेत घ-घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचा. हम्म जिरे टाकायचा थोडा.
हम्म.
आणि त्याच्यानंतर ना त्यांच्यामध्ये जरासं शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मिक्स करायचा. त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची. हम्म आणि अ अ आपलं लेमन लिंबू असतंय तर त्याच्यावरती पिळायचा. आणि तो आणि दोन्ही मिक्स करायचं. जर तुम्हाना जर तिखट हवा असेल, तर त्याच्यामध्ये अं मिरची पण तुम्ही कट करून त्याच्यामध्ये थोडंसं टाकू शकता हिरवी मिरची. त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकताय. आणि थोडं पाच दहा मिनिटं ते तशा पद्धतीमध्येच ठेवायचं. हे आपल्यासाठी गाजराची कोशंबीर तयार होते तुम्ही ती. जेवणासोबत. पण खाऊ शकताय, फ्री टाइममध्ये पण खाऊ शकताय. जस तुम्हाला हवं आहे तशा पद्धतीमध्ये करू शकताय. असं तुम्हाना ही आवडली का रेसिपी.
होय, खूप छान होती रेसिपी, कसं माहितीये कोशिंबीर. त्याच्यातनं कु कोशिंबीर च्या माध्यमातून आपल्या, शरीराला काही विटामिन्स मिळतात. त्यात लिंबूच्याऐवजी आपण, दही पण युज करू शकतोय. कारण की लिंबूच कस एक, प्रकारच सायस्ट्रिक ऍसिड झालं ना.
फक्त लिंबूच का, लिंबू ऍड करायच आहे म्हणजे का कि, आता फक्त जर, गाजरामध्ये सगळं मिक्स केलं. तर ते फक्त, वाळं वाळ राहणार ना.
हम्म.
हा लिंबू फक्त, एक त्याला असं पाण्यासारखं. हे येण्यासाठी स्ट्रक्चर येण्यासाठी, फक्त लिंबू आपण ऍड करायचय तेच्यामध्ये.
जी तू सांगितलीस ती रेसिपी खूप छान होती, ती मी एकदा ट्राय करून बघेन. आणि, मी माझी एखादी रेसिपी ते, सेम कर सांगते तुला कि. कोशिंबीर करताना आपण कॉमनली गाजर काकडी मुळा. परत अ काय म्हणतात त्याला कोथिंबीर.
हम्म.
त्यानंतर आपलं जरा, थोडीशी मिरची एक दोन म्हणजे. तिख ती लाईट बंद कर, माझ्या बाबाच बिल यायलय. ते परत दही, त्याला चांगली वाटणारी साखर जरा, असं ह ह त्यांना कस खिसून घ्यायचं, हम्.. खिसून घेतल्यानंतर आपण, प्रमाणात म्हणजे जेवढं, आपल्या चवीला लागेल तेवढं थोडस मीठ घालायचं. तेच्यानंतर जी, आपण बारीक केलेली मिरची आहे ना. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय, का माझा. हॅलो.